आवाज येतोय माझा.
हा येतोय माझा येते काय?
हा येतोय.
हॅलो.
काय कराल्यास?
हाय नाय निवांत हाय मी कॉल केला.
हा हा. मी पण आहे निवांत.
आता आं थोडा केलाय थोडा राहिलाय. नॉर्मल राहिलाय तेवढाच हम्म आणि काय कुठे-कुठे फिरायला गेलतीस का नाय कुठे फिरायला तेन
फिरायला
फ्रेंड सोबत फॅमिली सोबत तेना असं
हम्म फ्रेंड्स सोबत गेलतो की आम्ही यो उम्म धबधबा कागल चा पाझर तलाव माहितेय?
हा माहितीये की मध्येच गेलेलो आम्ही हा मस्त आहे ते.
होय मस्तय तिकडनं तिकडे दिवसभर होतो तिकडनं आणि परत हान त्या दुसऱ्यांदा कनेरी मठ तिकड गेलो. तिथं होतो दिवसभर कनी मैत्रिणीच घर आहे मठावर.
होय हा हा.
तिथंच हम्म. अ एक वस्ती राहिलेलो त्यांच्या घरी मस्त वाटते. गेलेलीस काय तू?
तरी मड मध्ये होय कनरीमठ मध्ये पूर्ण दिवस फिरायचं होतय पाय दुकत्यात चालून चालून. छान आहे पण.
इकडनं- तिकडं तिकडनं -इकडं मस्त वाटतय. अ गेलेल्या दिवशी पण
खरोखर असल्यानच हम्
होय म आम्ही म्युझियमच बघितलं नाही बाकी सगळं बघितलं.
म्युझियम मध्ये आहे म्हणजे काय एवढ पण आम्ही पण गेलेलो पण एकदा पहिल्यांदा बघितलेलं परत नाय बघितलं ते घर बंद होतं ते तेव्हा.
हम म्हणल्या काय तिकीट पण ज्यादा आणि काय बघाचं तर मुर्त्या आहेत.
हा पण आ आतमध्ये ते स्टॅच्यू आहेत ते सगळे ते एकदम रिअल असं वाटतात ते सगळं असं.
होय आनी मग नाय गेलो आम्ही. आतमध्ये गेलो नाय बाहेरच गेलतो. बाहेरच फिरलो ते बाहेरच ते गाव छोटं हाय तिकडं. वरती बाग हाय तिथं.
हा ते मागे पन मस्त हाय ते पूल आहे बघ झुलता पूल ते मस्ता हाय ते.
हम्म तिकड नाही गेलो त्या साईड ला
तिकडं नाय गेला.
नाई इकडं म्हंजे म्युझियमच्या बाहेरच असते.
हा ते ना इकडच्या साईटला बाग आहे ना अशी. झुलता फुल आहे आणि असं ट्रेन मध्ये बसून आतमध्ये असे जंगलासारखे असे म भरपूर असे प्राण्यांचे आवाज तेन येत्यात तिथं नाही का गेला?
हा. हा. ते भूताच भूत बंगला काय तर ते
हा ते ट्रेन मधून नाय का? ट्रेन मधून असं गोल फिरून राऊंड हे करून दाखवत्यात भूत म्हणजेच भूताचं हाय म्हणजे सगळं असं आतमधे भूताचं नॉर्मली. प्राण्यांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज असं सगळं आहे तिथ आतमध्ये. ते बघीतल नाहीस काय तू?
ते प हा तिकड अ खेळ
ते नाही ट्रेन मधे हा हां हां.
ट्रेन पाशी ये हा मी गेलो तेव्हा बंद होती ट्रेन.
बंद होते हं हं अन ते आतमध्ये इकड नाही का?
काय म्हणलीस?
आतमध्ये असं ट्रेनच्या इथं झुलता पूल इकड एक साइड ला असं पूर्ण असं वेगवेगळ्या प्रकारचे एकाच प्रकारची भरपूर झाडं आहेत असं दाखवले त्यांनी त्यात. तिकडं साईटला. हॅलो. हॅलो. हॅलो. हं हॅलो. हॅलो.